हॅलो
हा बोला
हम्म चहा तेण झालंत नाही वो
चहा ते नाही पाच ला असत
हम्म आमचं पण मी पण आता ठेवलय वाच्याला
लवकर ठेवलाय का शॉपला जायला हा हा
हम्म त्याच मुलं लवकर
हा हम ह
हम्म दुपारी झोपत नाही तुम्ही
झोपतोय की पोरं झोपत
हा हा हा आवाज तुमच का कट होतय का ते हॅलो हॅलो रेंज नाही आहे का हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज का कट होते तुमचं हॅलो हॅलो हॅलो. रेंज मध्ये या ताई. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. रेंजमध्ये या रेंजमध्ये आवाज येत नाही तुमचं ताई.